हॅलो!
हा कोण बोला,
ह म्हटलं आहे का फ्री तुम्ही, आताच मॅसेज पाहिला मी तुमचा फ्री आहे म्हणून. म्हटलं चला मग कॉल करू.
हम् ह
वृषाली हॅगेस ना? हो!
कुठून बोलायला तुम्ही,
मार्केट,
वारखेर वरून, मी दुसऱ्याकडे लावून राहिली होती.
हो का! तुम्ही नाही मला सध्या जस्ट तुमचा मेसेज पाहिला क मी की तुम्ही फ्री आहे म्हणून तर म्हणून पण तुमचा नंबर हे केला मी म्हटलं तुम्ही, फ्री असाल तुम्हालाच करतो म्हटलं,
बोला मग आमचा उचल जा
ह माझ झा ला काय दहा मिनिट मी दे तुम्हाला खूप काम आहे त्यामुळे
हा हा होती आहे
काय सुरू आहे झाल का चहा काय म्हटलं
किती कॉल झाली
काय आज सतरा झाले होते हा तुमचा आठरावा आहे म्हणजे काही कॉल तर खालीच गेली
चौथाच आहे
हो का काही नाही मी म्हणजे काही सुरू केलं पण मग आता कस आहे नंबर म्हणजे भेटले तर करते माणूस
हा ह कोणी उचलत बी नाहीत ना
हा ना काही काही जण उचलत गे नाही एक फोन आणि माहि आपला फोन जर खाली केला ना तर त्याचा पेमेंट होत नाही ना आपला कॉल जर खाली गेला समजा आता तुम्ही समजा मी तुम्हाला कॉल केला तरी उचलला आता आपण दहा मिनिट बोललो होत तर
हम
हा तुमच्या सा आता आपण एकमे े ला
जेवण झालं की नाही
हो
हा हा रेंजबी नाही आवाज नाही म्हडायला ह हॅलो
हॅलो
हा बोला आवाजच्या ना रेंज नसली की आवाज नाही हा येतय
ते कॉल आला होता कोणी अ काय विजय हागे म्हणून
हा हा हो का ते आमच्याच गावची आहे पुनम पूनम पुूनम आमच्याच गावची य म्हटलं तुमच्या गावचा एक सध्या आता कॉल हा सोंदळ्याचा झाला होता ना मला एक विच तर मी तिला लावून राहील की आता तुमचा झाला फटकनी हम्म हम्म
तुम्ही खानापूरच्या आहे का म्हटलं
हो हो
हो हो का मी तुमचं सरनेम घेतले तर हे घरचे म्हणतच दनापूरचे असतील ते बहुते
हम
मी तुम्हाला आता कॉल करायच्या अगोदर विचारलं की ते ते म्हणत स्वर्नेम सांगत नाही नाही ते दानापूरच्या वस्ती बहुते
हो काे हा विधानपूजितन
हा घरचे ओळखतात ना समजा म्हणजे ओळखतात म्हणजे असं दारापुरला आहेत
तुम्ही कंगळाचे ना
नाही बा
तुम्ही कुठले हॅलो वारखेडचे हा हा हा.
हा वरकरीच
ह.
मला सोंदळ्याचा फोन आला होता हम ह.
हा.
आता मला तिथं आला अज हा मला पण आला तिचा हाग यचा ठेऊ का म
म्हणज हे कस आहे माहिती का दहा मिनिट रजेशन करला ते त्या पेमेंट म्हणून म्हण.
हा हा नाही थामान बोलाव द्या ना दहा मिनटं.
झाल्यावर त्याने कॉल करून सांगा की एक कॉल झाला की तुम्हाला नंत लाव. दहा मि झा करीला सांजा. की रेटव
हा.
तुमकडूनॉकलेट झा कि तुमच्या समोरच्या व्यक्तीला लावेल.
हम्म हम्म... नाही ते पुनमलाही केला तर चालते, तेही उचलता
हो सध्या आला होता
आता सध्याच आला मला तिचा
आ विजय
मी पण मी तीन बाया, दोन की तीन बायांसोबत बोलली हा, मी येले सांगतो तुम्हाला कॉल करायले मग तुम्ही तिले कर जा झाले काय गं.. हु हॅलो... बरं उद्या आपले टाईम
हा पाचच मिनिट बाकी हाय आता.. ह मग पेमेंट
हाव ते येत नाही ना
हा मग, मी हे झाले की नई की तुम्ही ते पहिले कॉल करा आपला कॉल कट झाला की नाही आता दहा मिनिट कं्प्लीट झाले की नाही तुम्ही फोन ठेवल्यावर करा ते सांगा म्हणा मी दुसऱ्या व्यक्तीशी बोलत आहे म्हणा.
हा तुम्ही त्या पूनमले लाव जा नंतर मग मी तुम्ही म लाव. मग त्या दुसऱ्या इकडे लावून पहायचो तुझ्या बहिणसाठी राहिली होती तिला तुमच्याच गावचं ये ते, सोन.. नई सौंधळ्याची ए वाटतं हम्म... त्या पुनमले लाव जा तुम्ही हं आणि मग नंतर मले लाव जा, मी इकडे लावीन मग
ना म्हणजे कारण की तुमची
हा
मी ऑनच आहे, तुम्ही मला कधीही लावा
हम्मॅ तुझा नंबरच पण माझ्याच्यात आलाच नाही हॅलो हॅलो
हा आवाज येत नाही का?
आवाज येत्
हा रेनचा प्रॉब्लेम आहे, ते वातावरण नाई की नाई व्यवस्थित त्याच्यान ते हे होते. झालं... दोनच, तीनच मिनिट बाकी आहेत फक्त
हा ना चालू द्या ना
हा नाहीतर काय काय
हम्म चालू पाहिजे फक्त
काय आवाज येऊ की नाही, पण ते काय होतं माहिती काय मध्येच जर फोन आपला कट झाला समजा
हा मग नाही ते येत ना हा मग आता हे जर आवाज नाहीला ह तू चालतेय ना
हा आणि तुम्ही हे की नाही? असं नवीन नवीन व्यक्तीला नाही लावलाल पाच वटेस तुम्ही लावलाच चाल ते फोन बर का?
जाऊदे. बरं म मग लावीन ना हम्म हम् हम्.
फोनकट झाल्यावर नंतर तुम्ही दुसऱ्या लावला की नाहीथं झाल्यावर तुमहीला समजा, अ दिवसातून दोन वेड्या समजर दोन दिवसात पाच वेळाही लावला जाते.
हव ना आता मी एक दुसऱ्या लावून राहिल.
तुम्ही मागे केले होते का कम्प्लीट मे
केले होते पण ते काही झाले नाही माझे पैसे नाही आले होते मला,
हा हा ते कसय माहिती का नाही मी केले ना मागच्या वेच मीटलं जाऊ दे काही कशी नाही काही कशी म्होलून मी केलेच नाही. यावेळेस म्हटलं नाही कड माग माझ बाहेर खूप फेमेस झाले म्हटलं. म्हण आपण करून बह आता म्हणून केलं मी तस
हा ना
हम् नाहीत मग मी काही करणार नव्हती कारण मागच्या वेळेस मी केलंच नाही ना.
हा मी काही करत नव्हती, पण हे कसं बाया उचलत नाहीत, काही उचलतात
हो जे.. ते ज्या ऑन असले की नाई त्या जाते फक्त जर आपण ऍप मधेच अहो की नई तरच आपल्याला फोन येतील जातील हा, मग ते काही काही जणीचा फोन चालू असते की नाई त्याच्यान तू दुसरा फोन उचलले जात नाही म किततीक जन्याचे फोन चालू असतात ना